आवाज का
हो हो येते येते मॅम माझा येतोय तुम्हाला आवाज
हा येतो य
हा तर म्हणजे तुम्हाला कॉल करण्याचे कारण असं होते की मॅम ी म्हणजे बसले होते दिवस दिवसभर जे काही काम वगैरे हो तर आता उद्या रविवार आहे ना तर मग शनिवार आज म वाहांत बसले होते तर मग उद्या आपण काय काय करावेग आपलं दैनंदिन जीवन काय आहे तुम्ही कसं तुम्ही लग्न झालेल्या व्यक्ती म्हणजे मॅरिड आहात मग तुमचं जे दैनंदिन जे जीवन असतं ते वेगळं असतं आणि मी कस अनमॅरिड आहे म्ह माझं जे दैनंदिन जीवन असतं ते वेगळ असतं मग ते तुम्ही तुम ड्या व मी पहि माझे सांग म आपण थोड कंपरिन वैरेूया म्हणेणे त्याच दैनंदिन जीवन जे कस असत ते आपण पाहू शकतो तुम्ही पहिला सांगता का मी पहिला सांगू
कसं पण मॅम तुम्हाला जर पहिला सांगायचं सांगा किंवा मी पहिला सांगितते कसं पण
हा ठीक आहे मग मी सांगते म्हणजे माझं कस एवढं धाव न आ अमरड म्ह आता क्च्युलीॅ माझं कस ते मी अ एक जॉब करणारी व्यक्ती आहे म्हणजे मी प्रेफर करते की जॉब ज्रीम आणि जे करिअर आहे आरोग्य आपले त्याला आपण प्रथम प्राधान्य दिले पाहिजे तर माझ्या दृष्टीने ना मी खूप म्हणजे हेल्थ कॉन्शियस आहे म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर आता दैनंदिन जीवनबद्दल सांगायचं म्हटलं तर मी सकाळी उठल्यानंतर तर माझं जे रुटीन आहे तर मी पाच वाजता उठतेो
ठी
तर त्यानंतर मम्मी थोडस डेटस म्हणजे खजूर जे असतात ते थोडस खाते कारण मला म्हणजे माझ्या शरीराकडे आरोग्याकडे लक्ष द्यायला खूप आवडतं म्हणजे मी वजन वाढवण्यासाठी थोडं बाहेर जिमला जातो मग त्यासाठी मला सांगित की प्रोटीन युक्त म्हणजे प्रथिनयुक्त जे पदार्थ असतात ते जास्त खावा हेल्दीी असतात मग त्यासाठी मी प्रथम खजूर खाते दोन तीन मग त्यानंतर मग मी थोडस फ्रेश वगैरे झाल्यानंतर जिमला जाते मग तिथं छानश्या पद्धतीने जे काही वर्कआउट असते म्हणजे त्यामध्ये क आपले जे काही असे स्ॅक्स वगैरे सगळं मारून घेते मग थोड म्हणजे स्टार्टिंगला वॉर्मअप आणि नंतर मग स्ट्रेचिंग वगैरे करून फ्रेश होऊन येते मग त्या पिरियडमध्ये पाणी पिणं खूप चांगलं असतं म्हणजे बॉडीला आपला जेवढं पाणी आपण प्याल तेवढं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असं असं म्हणलं जातं मग त्यानंतर मग मी होते मग वर्कआउट झाल्यानंतर आपल्या शरीराला खूप अशा प्रोटीनची गरज असते मग त्यासाठी मी दूध पिते मग दूध पिल्यानंतर मी आमच्या शेजारी एक मुलगा आहे लहान छोटासा आणि तो खूप आपला आम्हाला प्रेम लावलेला आहे मग त्याला बघितल्याशिवाय मला चेन वगैरे पडत नाही मग मी तो आहे का बाहेर असं बघ ते मग तो दिसला नसेल तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन येतो मग त आल्यानंतर आम्हाला खूप छान असं समाधान वाटतं म्हणजे चेहऱ्यावरती जे हास्य आहे ते बघून आमचा जो अ कंटाळवाना जे चेहरा झालेला असतो तो नाहीसा होतो मग त्याच्याशी थोडस मी खेळते आणि मग तो गेल्यानंतर मग मी फ्रेश व्हायला वगैरे जाते मग त्यानंतर मी थोडासा नाश्ता करून घेते मग मी माझ्या नाश्त्यामध्ये जे काही चांगले असेल म्हणजे प्रोटीन युक्त पनीर वगैरे असं काहीतरी खाते त्यानंतर मग मी आवडते वगैरे आणि मग जॉब वर जाते मग चॉब वर गेल्यानंतर माझे जे काही का म्हणजे मला जे काम दिलेलं असतं ते मी व्यवस्थित पूर्ण करून घेते दुपारच्या वेळी मी जे काही असेल ते जेवण करते आणि त्यानंतर मग थोडा एक दहा मिनिट विश्रांती घेऊन मग त्यानंतर मग मी अ जे काही असेल ते काम संपून माझ ी माझी येण्याची वेळ झाली की मी तेथून लॉग आउट करून येते मग आल्यानंतर मी जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्या शेजारी एक मुलगा आहे तो आमच्या घरी असतो मग मला मी जे काम करून दिवसभर दमलेले असते ते त्याच्याकडे बघून माझ सगळं नाहीस होतं कंटाळवाना जे काही होतं ते सगळं त्याच्याशी मी थोडं खेळते मग मी फ्रेश वगैरे होते हात पाय धुते त्याच्यानंतर मी थोडस काय असेल म्हणजे हा चहा वगैरे घेते मग त्यानंतर अ आणि मग इकडे तिकडे सोशल मीडिया वगैरे बद्दल तर तुम्हाला माहितच असेल हा मला ह तर मग मी ते थोडस बघते मग बघितल्यानंतर मग मग जेवणाची वेळ होते थोडा आईला घरकामात वगैरे मदत करते आणि मग त्या तर असं छानस जेवण म्हणजे ज्यामध्ये प्रोटीन वगैरे असेल चपाती किंवा पोळी भाजी आपले जे कडधान्य असतील ते खाऊन घेते मग ते खाल्ल्यानंतर माझ्याकडे मग झाडून वगैरे काढायचं हे ते असं छोटी छोटी कामे असतात मग ती केल्यानंतर मी बाहेर येऊन बसतो म्हणजे आमचे जे शेजारी आहेत ते बाहेर बसतात वाऱ्याला खूप छान असं वाटावं म्हणून मग त्यामध्ये तो एक लहान मुलगा आणि येतो मग त्याच्याशी आम्ही खेळून वगैरे घेतो म्हणजे खूप छान असं वाटतं मग अशा प्र्रकारे आमच दैनंदिन जे जीवन असतं तेत आ होत म्हणजे रात्री आम्ही झोपतो आणि मग सकाळी उठल्यानंतर जे काही आहे अ रुटीन आहे ते पहिल्यापासून चालू होते मग अशा पद्धतीने आमचं दैनंदिन जीवन जे असतं हे असं चालू असतं आणि मग मला यामध्ये जी सुट्टी मिळते त्या सुट्टीमध्ये मग मी मला वाचायला वगैरे खूप आवडतं मग ते मी वाचन करून घेते मला असं वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यावास खूप आवडतात मग ते व्हिडिओज वगैरे मी युट्यूब मध्ये बघते म्हणजे क्युरिसिटी वेगळ्याच प्रकारची असते अशा पद्धतीने जे माझे दैनंदिन जीवन आहे ते असे आहे मग आता हे झालं माझ अनमॅरिड बद्दल मग तुम्ही मॅरीड आहात मग तुमची ते जे जीवन असेल ते धावपळीचे असणार असं मला वाटत तर तुमचं कसं आहे ते तुम्ही मला सांगा
ठीक आहे म्हणजे जसं की मॅम तुम्ही सांगितलं कि तुम्ही सकाळी उठता जिम करता अगदी म्हणजे जे काही प्रोटोन निघतो जे काही बदाम वगैरे आहे ते खाता म्हणजे जो काही तुमचा वर्कआउट आहे तो घरच्या घरी तुम्ही करता स्ट्रेचिंग करता अ जंपिंग करता छान म्हणजे असं व्यायाम तु मी म्हणजे जो काही वर्कआउट आहे त मग अगदी म्हणजे उत्तम प्रकार करता अगदीच नमकी म्हणजे शरीराला व्यायामाची खूप छान म्हणजे गरज असते आणि ती तु म्ही खरंच रोज डेली व्यायाम करता हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही जे काही प्रोटीनयुक्त आहार घेता जसं की तुमचं काही ते आहारचं म्हणजे तुमचं जे काही जॉब आहे अगदी महिलेने स्वतः सक्षम असणं गरजेचं आहे तसं तुम्ही जस म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः उभे आहात आणि खरच तुम्ही जॉब वैगरे करतात जे काही तुमच डेली रुटीन आहे ते खरंच खूप चांगलं आहे संध्याकाळ तुम्ही म्हणजे छोट्या मुलाला तुमच तुम्ही बघता तुम्हाला तुम्हा जे जे काही तुमचं त्याचं बाउंडिज आहे ते सुद्धा ऐकून मला खरंच खूप छान वाटत आणि म्हणजे तुम्ही जे काही म्हणजे प्रोटोनिक आहार घेता यामध्ये सुद्धा खूप म्हणजे तुम्ही म्हणजे प्रत्येक तुमचा जो काही डेली रुटीन आहे ते ऐकून मला मॅम खरच खूप छान वाटलं तुमचं अगदी स्वतःला वेळ देण्यापासून स्वतः मध्ये सक्षम असण्यापर्यंत पूर्ण म्हणजे सगळे सगळे म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट आहात असे मला वाटतं आणि म्हणजे तुमचं जे काही रुटीन आहे ते खरंच खूप छान आहे अ आता तुम्ही म्हणता मॅम म्हणजे मी तुम्हाला माझं रुटीन विचार म्हणजे बोलते सांगते सांगते जसं की म्हणजे मॅरेज लाईफ म्हणजे आता मॅरिड लाईफ आहे म्हटल्यावर जरा थोडस धावपळीच अगदीच आहे आणि मला म्हणजे छोटासा म्हणजे एक लहान मुलगा आहे सकाळी उठल्या उठ उठल्या म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणजे थोडस म्हणजे असं वाटेल की बाबा आता आता इथे जर थोडस म्हणजे सिटी आहे पण इथे कोण म्हणजे लवकर उठ म्हणजे काही घरचे रूल्स असतात तर माहेरी वेगळं पडतं आणि सासरी वेगळं पडतात तर सासरीचे रूल्स असतात ते म्हणजे की सुनेने फॉलो केलं तरच ते म्हणजे फॉलो करणे अगदी गरजेचंच असतं त्यामुळे अ फॉलो मीसुद्धा ते बाकी सुनांपर्यंतप्रमाणे मीच मी पण मी स्वतः फॉलो करते आणि सकाळी म्हणजे सहाला उठते सहाला उठल्यानंतर जे काही अंगण आहे ते स्वच्छ लोटून काढायचं मग ते पण पाणी मारायचं पाणी मारल्यानंतर तर अ रांगोळी काढणी हुंबरा पुजणे हे सगळं काम माझ्याकडे असतं म्हणजे तो म्हणजे सकाळी उठल्यावर इथे घरी जो काही पक्ष्यांचा आवाज असतो माझं अंगण मोठं असल्यामुळे अगदी खूप म्हणजे खूप छान प वातावरण आहे परिसर खूप सुंदर अगदी उठल्यावर कधी खरच आनंद वाटेला अस तर असं आमचं जे काही अंगण आहे म्हणजे मला तर म्हणजे खूप आनंद वाटतो म्हणजे सकाळी सकाळी उठल्या तर अगदी फ्रेश वाटतं आणि खरंच म्हणजे अज काही अर्धा तास अंगण लोटण जातं कारण त्या झाडे खूप असत मुळे अर्धा तास तरी नक्की लागतो आणि जे काही छोटा मुलगा असल्यामुळे माझ्या पाठीपाठी बागे थोडा करत असतो आणि त्याला घेऊन जे काही मला ज काही माझं डेली रुटीन का त्याला घेऊन सुरू होत आणि शेजारी अस पुढे पण तो जातो त्यां त्यांची स सुद्धा सकाळ तोच त्यांना सकाळी लवकर उठवतो आणि मग ते झोपण पण तिथेच तो असतो असतो त्यामुळे मला एवढं त्याची काही जास्त काळजी वाटत नाही मॅम आणि मग सकाळी उठल्यानंतर नाश्ता असेल मग त्यांचा जर डबा असल तोही डबा बनवण्यापासून मग सकाळी नाश्टा करणे आणि सकाळी मग थोडे कपडे धुणे वगैरे वगैरे तुमचं ज म्हणजे कपडे धुणे भांडी घासणे हे जे काही डेली रुटीनच जी काही घरची कामं आहे ती करते अगदी मला अकरा वाजात फरशी पुसायला मग फरशी पस ही जी काही घरची कामं आहेत ती मला रोज डेली कराय करावी लागतात आणि खरंच म्हणजे त्यामध्ये मला आनंद आहे आणि अ म्हणजे प्रत्येक स्त्रीने घर घराची स्वच्छता राखणे म्हणजे प्रत्येक स्त्रीचं हे कर्तव्य मग ते आपण ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे अगदी घरात जर स्वच्छता असेल तरच आपलं घरमध्ये लक्ष्मी टिकते असेल अ असत आहे म्हणजे आहे आणिच जर असेल तर आपल्या कुठल्या आजारांना बळी पडायची नेम स्वतः स्वच्छता असना अस माझ डेली रुटीन आहे तुमच्या प्रमाण म्हणजे तुम्ही जसं की स्वतःला वेळ देता म्हणजे स्वतः जॉब आहे तसं माझं काही काम नाही म्हजे जसं कीे हाऊस वाईफच आहे पण घरातलं जे काही छोटे मोठे काय म्हणजे काय आहे ते सगळ्याकडे माझं लक्ष देेणं गरजेचं असतं आणि ह्याातच माझा दिवस असतो दिवस जातो छोटा मुलगा असल्यामुळे सुद्धा माला हा दिवस जात असत मॅम तुमच्याशी बोलून खरंच मला खरंच छान वाटलं मॅम
हो बरोबर आता म्हणजे मी जस की स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीलाच बोलल होत की तुम्ही एक मॅरिड व्यक्ती आहात आणि मी एक अनमॅरिड म्हणजे आपण ज्या स्त्रिया म्हणजे आहे त्यांचं जीवन खरंच खूप वेगवेगळं असणार आहे जसं की तुमचं जसं धावपळीचं वगैरे असतं तस माझ रिलँक्स असत तुम्ही जस म्हट घर काम करावं लागत तसं मला काही बंधन वगैरे नाहीये आणि ी जसं की तुम्ही म्हटला सेल्फ इंडिपेंडेंट मी वुमेन आहे तर त्याद्दल तुमची खूप खूप धन्यवाद म्हणजे तूम्ही ते ऑब्र्व केला एक तुम्ही देखील एक सेल्फं इंडिपेंडंट व्यक्ती आहात असं मी म्हणेन कारण तुम्ही चूल मूल हे सगळं सांभाळता घरातील कुटुंबाची काळजी घेता हे देखील एक खूप चांगलंच काम आहे तुम्ही तुमच्याबद्दल खूप छान पद्धतीने मला सांगितला आणि माझ देखील खूप छान पद्धतीने ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
ओक ओक थँक्यू मॅ
ह